हा बोला ना आवाज येतोय.
हा येतोय ना आवाज.
हा हा काय म्हणता.
काय नाही म्हणजे आता मुलांच्या शाळा चालू
चेंज झालेलं होत ना आता एक महिना सुट्टी हा सगळंच वह्या पुस्तक आणा हे ते सगळ्यात मोठा प्रश्न ते बस लावून त्यांचा पिकअप पॉइंट ड्रॉप पॉइंट
हो ना.
तुमचं काय चाललंय?
आवाज शेत नाही.
आवाज नाही येत का?
हॅलो
हा येत नाही का आवाज?
आवाज खूप बारीक येतोय ओ तुमचा.
कसं काय काय माहितीय असं कधी कधी चांगला येतो रेंजचा प्रॉब्लेम आहे का काय आता येतो य का? हॅलो
हॅलो
हा येतोय का आता?
आवाज येतो पण एकदम बारीक तो कट करून परत लावा
होईल ना म
रिजेक्ट होउ द्या पण मग आवाज नाही येतहो जास्त बोलताना
हा हा हा बरं ठीक हे